हॅलो, काय चालू आहे सुनबाई.
काय नाही वा आराम चालू आहे.
ओ माय आराम अ हे तिजा हाच लक्षात आहे. हो ना, आरामाच्या टाईमात बोलणं चालू ये नी.
म्हणजे ओडाय मी येईल माडीवर.
हा बरी आली बाई नाहीत काय तर बाय पुरे करून टाकपाय .
खाली नेट नाही चालत ना.
हाव ना हा ना हे ही काळजी आहे ना म्हटलं.
मग काय तर मग सकाळी आपलं, काही कामं असतात. तर काही पोरगाच, मग माझं ना ते. हम्.. तुम्ही काय काम चालु आहेत वाटतं तुमचे?
आमचं काही नाही शिल्लकची काम चालू होते. झालं मला येंड आता, आता जेवतो मी हात पाय धुऊन. हो म्हणतारा मले हे नंदानाय जेवाई जेवाई मानलंय बाई आता पुरं होऊ दे मला हे आता. दोन खोल्या ह्या चक्के दादा.
काय केलं पप्पा आता पावसाळ्यात साफसफई लावलीय.
हा ह्या लयच झालेते ना कचकच झाले की हे होती रे बाईरा.
नाही गंमत नाही आमचं ही सगळं तसच पडेला आहे हे मिस्तरी येऊ राहिले की नाही?
हा उन्हाळा भर आवरलेलं आता तुमचं तर बांधकामच चालू आहे ना.
हो ना म लईस पसारा होईलाय सगळं अर्धा म्हणजे ऑनलाईन आम्ही ना अजून ह्या खोल्यात. त मले धुवाय लागतं.
हॉटलो घे उचल असं तसं चिटकून देईल. हा हाव ना हा ना हा ना.
हम्म.
तज आहे तीस दुसऱ्यात लाम स्लॅप लगा नाही.
नाही अ टावरचा राहिला टावरचा दुसऱ्याचा स्लॅप झाला काढला बी सेंटिंग बी
दर लागल फक्त हा फक्
सं... टावरचा राहिला, टावरचा फक्तं. हाव येजा न पायाले.
हाय का वापर.
हा दोघइचा हा हा दोघइचा.
हॅलो.
खाली वर आहे हा आवा
है खाली हो येऊन राहिला क्लिवर नी.
हा खाली वर आहे. बांधून ठेवलं पाहिजेन जागा.
झाली न मस्त किती खोल्या झाल्या?
आव वदर काय दोन मांगे रूम निघल्या एक किचन, संडास, बाथरूम आणि एक हॉल आहे. आवाज नाही येऊ राहिला काय? तुमचा आवाज गुंतून राहिला.
हाव का खाली
खाली दोन नागे, लागे खाली एक. कस निघाली समोर एक हाय एक हे आहे जिण्याचं आणि एक हे हाय हॉल.
हाक
हम्म खाली त्या दोन पहिल्याच होत्या आण लागे एक जिन्याच
हा.
हा दोन खुले ते आहेत आणि, एक समोर हॉल हाय ते किचन आणि ते राहिला करायचं. ते पाळ पूळ करायला लागते ना थोडसं.
हा संत्रम ते,
आं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
तुमचा आवाज नाही येवू राहियला अटकून राहायला. हा आवाज अटकून राहायला म्हटलं.
हो ना, आपण कॉल चालूच ठेचो काय.
तुमचा आवाज अटकून राहिला, हाव हाव.
हॅलो, आता आला काय.
हा इकडे तिकडे गेल्याय हा, आता येऊन रायला.
बरं आता उलची की हालत नाही हा आता हालत नाही म्हटलं काय.
नाही आता स्टॅच्यू रा.
हा आता त्याचीव झाली मंग काय ते बाय या आता हे कॉलचा म्हटलं कॉल कटला गीटला कटला गिटला तर चालू राहू दे जा.
हा हा राहू देतो चालू दहा मिनिटं राह देत हा राहू देतो राहू देतो दहा मिनिटं.
हो हो हो बेटा आप आपुण हे काल कॉल पूर्णच करून घेऊ.
हा हा तुमचे किती क राहिले? किती राहिले तुमचे, हाव का. माय चार राहिले आता चार राहिले चार.
ह ना आमचे तीन राहिले. हम्म हम्म. हम्म हम्म...
हाव ना.
बाकी सगळे ज हा काही रेसिपी सांगणे, एखादी पुरणपोळी. सांग बरं कशी येते तुझेले पुरणपोळी मला पुरणपोळीच नाही येत.
तुम्ही सांगा मला क मी सांगा तुम्हाला तुम्ही मायपेक्षा मोठे.
अ हो मंग मी सांगतो बाई आता वाटलं तु सुनीलयत शिंचा सुनीचा प्रकारची आपली जुनी प त दाय सादं पुरं सादं पुरं टाकलं लागे शिजतलं की टाकला त्यात साखर आहे जुन्यायचं.
नाही मी डाळ शिजत तो पहिलेन ते डाळ म हेच्यातून चालणीतून काढून घेतो मग लगे त्याज्यात साखर टाकतो.
हो काय, आणि मंग घोट.
हा ते घोटतं.
हाव काय
हम्म घटवईपर्यंत हा मस्त होती पेळ्या पेळ्यासारखच होती.
हो काय एवढं, एवढं चांगलं होती काय.
हाव मी मला येतच नाही ते, डाळीत साखर्या टाकून मला येत नाही ते मी करतही नाही ते.
हो ना हा ना हा ना मस्त आहे ना तुझी ऋतु तुझी रेसिपी मस्त आहे, ना पुरणपोळीची.
हाव हाव मी
हम्म म मला हा मला ऐकायचं तिथून तुझी . हा आता ढोकळ्याची सांग कशी करता ढोकळा तुझ्या पद्धतचा.
ढोकळा रवा, बेसन चा करतो बा मी.
हा आम्ही डाळ लागे, तांदूळ दळतो चक्कीत.
हाव काय नाही आम्ही रवा आन बेसन घेतो समान अन लागत्या थोडसिक साखर अन लागे आ मी तेल थोडसं टाकलं की ते फिटायचं आन लागे त्याच्यामध्ये मंग त्या त्या ढोकळ्याच्या भांड्याले तेल लावल्यावर त्या टाक्याच्या वेळेस त्यात निंबू पावडर आणि सोडा टाक्याचा.
हो काय मंग त्या सोडा आणि निंबू पाढून चांगला पंच येते नाही.
हा स्पंच येते म मंग ते टाकल्यावरही अजून फेट त्याच मंग त्यांचा चांग वदार येते त्यांचा चांगला.
हो काय मग असं गोल, गोल, गोल, गोल गोल गोल चम्मच करायचं नाही.
हा एकाच इकडे फेटायचं.
हो दोन-दोन निघून नाही-नाही एकच एक एकाच भागी एकाच हो काय.
त्याच साईड ना. फेटायच ते दोन्हीकडून फेटलं कि मग ते त्याची गॅस चालली जाते.
भाई मठ घोर आहे काय?
हाओ
हा हे नव्हतं माहित आम्हा आम्ही. आमचं कसं हात दुखरायला काही कून कुन हात दुखरायला काही कून असं हात बदलतो.
फुगत नाही म्हणतात ना तो.
हो हा आन फोन आहे बाईने किती हुशा टॅचीवर राहिली तर काहीच नाही करू रायला.
मंग नेट आशिनं तटी दुसऱ्या ठिकाणी गेला की मला आवाज येयच नाही तुमचा तुंग तुंग जावाजे.
दुसऱ्या ठिकाणी नाही बाय खाली बसली ती पाय दुखून आलते हा हा दिवस भर धंदा केला ना.
हावं आता दिवसभर कामं केले की तसंच आहे अजून जेवण राहिलं म्हणता जेवण कधी करसायन.
हो माय मंगती. कामं झाल्याशी नाही जेव वाटत ना आता काय मंग जेवली की झोपली.
हाव ते तर आहेत जेवले की झोपले.
हो मंग त्याच्याने म्हटलं आता आता हा आता हा फोन मले मस्त वाटलं बोलतोन ला मस्त तो बसतो ताय हाय फोन आराम ही नी करू देत फोन आन त्याचीवर आहे उभी.
पैशे देते ना फोन म्हणून स्टॅच्यू राहायला लावते.
पैशे बी सुुनीचा हाय. का काय दाकळ काही ना सुनीचा आं. हा फोन सुना, जाय ना म्हण नाय.
आं
तेच सांगून राहिले. पण मस्त आहे बाई हे एकमेकीचा असं म्हणजे एकमेकी ची समजा असे हे घेतले जाते ना.
मंग काय ते तसं बोलत काय आपण जातो काय कोणाच्या घरी जोडी पाण्याचं.
मंग तेच ना जो बोलतं काय मले लय आवडलं हे.
हाव ना.
म्हणजे सगळीशी संवाद साधले जाते सगळेची विचार घेतल्या जातात सगळेच्या सगळेच्या घरचे आ आपल्या क आपल्याला क कसं कोणाच्या घरी आहे कोणा कोणाच्या घरचं कसं वातावरण सगळ्याज्या घरचं वातावरण एक मी काल सुयर करतात.
हां.
हो त्याला सासूबाई सांग ना कशा आहे?
माय सासूबाई मजेत आहेत.
वय तुमचं कसं आहे सासु बाईचा.
म्हणजे मीच बोलतो, कॉलवर त्यांनी ते.
नाही नाही तसं तसं नाही ना आपलं रोजचं दैनं दैनं दिन जीवन
दैनंदिन काही अर्धे कामं मी अर्धे काम त्या
म्हणजे पट्टला का चांगलं.
हाव हाव काही वांदा नाही आमचं.
हो ना कधीच काही नाही झाला नाही.
नाही काहीच नाही होत.
नाही चला चला चांगला आहे ना बाई मंग त्या संजीत किती समजदार मग तू. आज तालकंनाल किती वर्ष झाले?
ये माया लग्नला नऊ वर्ष.
अजून काही झालं नाही सासूबाई आलं.
नाही झालंय तर आम्ही समजून घेतो पाच मिनिटातच एकीमेकी सोबत बोलतो.
हो चांगलं आहे ना माय मग मस्त आ बाई तुम्ही आमचे असंच हाय तुमच्यासारखं पण आमच्या लग्न आमच्या सुनी तीनच वर्ष झाली एक पोरी पण असंच वातान आहे तुझ्यासारखं.
मग काय तर चांगली आहे तिचाही स्वभाव चांगला आहे.
नाही मस्त आहे ती तुझ्यासारखे नाही असंच पाहिजे बाई जो
उम्म हाव कायच आहे हम्म आपलं चुकी कलं तर ते आपल्याला समजून सांगतात आपुन त्या ऐकून घ्या काही म्हटलं तर.
ओम भावन मोट्या भावनाचाच कामच असते ते त्याइले अनुभव जास्त असता.
आपलं चुकते म्हणून म्हणतात ते आपल्याले.
बरं पहिली गोष्ट मोठ्या माणसाचा अनुभव जास्त असते पहिली गोष्ट ते आप त्याचा जिवाळा अस ते आपल्या विषयी म्हणून ते आपल्या बोलतात ना शेजारीन शेजारीन बाई बोलीन का आपल्याला चुकलय तर. ते उलट पाईन मजा त्याची पण असं ना होईन का हे चुकलं ना हा कौन
हा हा तोच बोलत असते आणि त्याज्या आप आपल्यासाठी जीव तुटेत दुसऱ्यासाठी तुटत नाही.
नाही नाही नाही ते तेच ना मग अशा सुनईनं ऐकायला पाहिजे सुनईनं समजून घ्यायला पाहिजे अशा त्या सारख्या त्याला लय कमी आहेत खरच ना. एकमेकाला समजून घेतलंच पाहिजे तरच चालते ना
हम्म नाही तर मंग काय कामाचा ते तु तिन मय मय करू .
हा तेच ना काहीच कामाची गट नाही.
आपल्याला त्याच्याशिवाय कोण नाही आन त्याले आपल्याशिवाय कोण नाही.
हा सांगाय बाई अ सांगा बा.
आपल्या आई बाबा तर आपल्या दूरज असतात.
हा मंग तेच नाही नाही नाही ना. ते तेच उलट चांगलं आहे ना उलट जास्त प्रेम वाळते ना. आपुलकी वाढते तेन बई कुठे त्याला नाव चांगलं काढते बरं. आणि त्याला शेजऱ्यांनी बोलतात या दोघी सासूसुनेचं मस्त पटतं असं काही नाही का आपल्याला सांगाय नाही लागत. आपल्या शेजाारीलाच राहतो ते आपल्याला सांगायच कामच नाही. हो होऊन मग आम्ही ऐकय ल तुमं ऐक मस्त सुनाय बाई त्या बाईची कोकिलाबाईची कोकिलाबाईचा वातावरण मस्त आहे असं जसं विषय निघला.
आन लागेन हा. ते बी असं कुठे गेल्याय तर असं हेनीच सांगत असं काही चुकलंय तर आपलं नाही तर काही काही बायाला सवय असतील. बरा ना करायची.
नाही नाही कधीच नाही आता मी विचारतो ना का काय दिसून बाय राहतीका मस्त आहे माय सून.
नाही असं काही काही बायाला असते की नाही बा. हा पण त्या कधीच नाही नाही त्या कधीच नाही तसं कधी बी मालं नाव काढ कधी बी कुठेही गेल्या तर
ना तू काय सोबत असता काय पण
नाय हा. ते बाहेर म्हणजे बाहेर कुठेही गेल्या इकडे नातेवाईकात ही गेल्या तरी सांगतं.
आं आं बरं ठीक आहे मंग लाव तू आता.
हा हा लावतो मी आताच म.
हो आम्ही आई आणलेलजा.
हा.